हॅलो
हॅलो हां झालं जेवण
नाही अजून करायच
हा बरं बरं मग काय बोलता बाकी हो हो माझं आत्ताच झालंय मी जॉबला जाते ना हा जॉबला जाते तर मग सहा वाजता येते घरी नऊ ते सहा असत टायमिंग तर मग भूक लागते ना येऊन
हो हो मग ड्युटी टायमिंग जास्त आठ तापेक्षा
हो हो हो किती आता असेल
ह नऊ ते पाच आठ ना आठ तास म्हणजे एक आठ नऊ तास ज असेल
नाही नाही नऊ ते सहा
हो हो हो आठ तासापेक्षा जास्तच आहे ड्युटी आपली
हो हो हो मग तुम्ही कुठेच नाही चत जॉबला घरीच असताना
हो हो
आधी पण नाही जायचे
नाही आधी लग्न आधी करायचे मी माझं पी जी झालं आहे म्हजे ह लाॅब म पिडया मॅले मग त्यावेेळेस करायची नंतर मग फॅमिली लॅबमध्ये तुम्ही पण
नाही मी पण हो हो लॅबमध्येच आहे म्हणजे मला असं परर्मनंट जॉब नाही आहे माझी पण बी एस सी झाले असंच लॅबला म्हणजे एक्सपिरियन्ससाठी जाते मी
अच्छा ब्लड कलेक्शन वगैरे आणि अनुभव मिळण्यासाठी
हां म्हणजे क्यू सी क्वालिटी कंट्रोल क्वालिटी चेकिंग असते ना क्वालिटी कं
हो हो हो हो मग अच्छा मग तुम्ही कस महालब अंतर्गत करता की मग प्रा प्रट लॅबला
नाही नाही ब असंच प्रायव्हेट लाॅबलं म्हणजे हां हां
मग शासनाचा पण आता एक प्रोजेक्ट चालू आहे ना त्यामध्ये ह माला
हो
म्हणल्या बांतरात आपल्याला जे अ टेस्टिंगचे वगैरे सॅमप असतात ना त ते पण जॉब पॉर्चुनिटी चांगला आहे तिथे पण
कुठे ऐ ते
ह जॉब बलय आता शास महाराष्ट्रामध्ये ज शासकीय रुग्णालय आहेत ना शासकीय रुग्णालय तुमच्या यात जिथे कुठे असेल ना शासकीय रुग्णालय ते वॅकन्सी असेल तर करता येत आपल्याला जॉईनिंग
हां हां नाही मी ज इथे जाते कंपनीमध्ये
अच्छा कंपनीमध्ये
हा मी कंपनीमध्ये जाते हा
हो हो हो मग तुम्ही गव्हर्मेंट एक्झाम वगैरे तयारी अच्छ मग एझामची वगरे तयारी करता गव्हर्मेंट
नाही मी फक्त असंच एक्सपिरियन्ससाठी जाते मी जॉबला इथे अ आमच्या इथेच आहे हा अलिबागमध्येच आहे
छान आहे तुमच्या तिकडचं वातावरण छानच असणार अलिबाग आणि आता पावसाळ्यात तर खूप छान असेल तिकडे
हो हो खूपच
मस्त फिरण्यासारखे कुठले कुठले पॉईंट आहेत तिकडे
फिरण्यासारखे आहे तिकडे कुलाबा किल्ला परत मुरुड जंजीरा कुलाबा बीच
अच्छा हम्म हम्म
हा मुला सळ ग
आणि ह्या सीझनमध्येध्ये भरपूर अ लोक येत असतील
हा हो येतात खूप म्हणजे असं आता पाऊस आहे त्यामुलं कोण नाहीत पण पावसामध्ये येतात ना तर मग असे अ पाणीचा कसा अंदाज कळत नाही ना तुम्ही बार लो खाय ओकेथक वेलकम
मग पर्यटन दृष्टीने त तडे मग म्हणजे जस हॉटेल व्यवसाय वगैरे असतील मग कसे चालतात वगैरे म्हणजे असे काही व्यवसाय
हा हा नाही नाही बीच टपरेही असतात ना बीचवर असत टपरनसर केेस हा तर मग चालतात त्यांचे आता बीचवर सर्व महा गच भेटत ना
हो हो हो
हा ह तेच तर मग काल वगैरे काल नॉन हां बोला बोला
हम् अ पाऊस तिकडे जास्त असतो मग तुम्ही आधी काही तयारी करून ठेव ता का पावसाळ्याच्या आधी काही
हा म्हणजे सर्व असंच घराचं वगैरे साफसई साफसफाई वगैरे करून ठेवतो परत इकडे ओटी असते ना त्याला कपडा वगैरे लावून ठेवतो हा पाणी नको पाणी आतमध्ये यायला नको त्यासाठी
हो मग आणि पीक कोणतं पावसाळ्यामध्ये पावसा्यामध्ये जास्त पावसाळ्यामध्ये पीक कोणतं भातच का तुमच्याकडे पण
भात हो भातच भातच
अच्छा मग म्हणजे अ जास्त कुठल्या प्रकारचा पिकतो त्या भागामध्ये
आता आमची हा आमची एवढी शेती नाही तर मग मला काही एवढं हे नाही
म्हणजे जसं की इंद्रायणी असेल अंदाज
इंद्रायणी हां हां हा इंद्रायणी वगैरे असतो इथे परत अजून नाव कुठलं तरी आहे. विसरले मी आत्त्या लावते माझी. भात तिचं हा तिचं पण खूप येतो म्हणजे असं भात खूप येतो
हो हो हो
हा तेस
मग काय बोलता बाकी.
बाकी ठीक हो
हां हां हां मग तुम्हाला नाही आवडत फिरायला वगैरे असं जायला.
आवडत. पण आम्ही मी गावी असते माझे मिस्टर पुण्यात असतात.
हा
मग त्यामुळे मग सॅटर्डे संडे वीक खेड ला येतात. किंवा मग आम्ही जातो हो मग तो माणूस खुश झाला वेलत अस
हो हो मला ट्रेकिंगला जायला पण आवडतं पण असे गड किल्ले वगैरे
हो
पण माझ्या घरातली पाठवत
नाही गेलं पाहिजे गड केले तर सर केलेच पाहिजे.
हो हो नाही एकदा गेलेलो आम्ही इथे औचित गडला ते रोहाच्या इकडे आहे मेढा वगैरे त्या साईडला गेलो होतो. हा
छान आहे तिकडच एरिया कधी पण छानच आहे. पण गेलं पाहिजे जस ह चंद्रगड ऐकलेला असेल तुम्ही कदाचित
हरिचंद्रगड हा ऐकलंय. पण असं हे बघितलं नाही.
हो हो हो आठवड्यातून एकदा तरी गेलंच पाहिजे.
हो हो रायगड रायगडवर या हा हो तेच. मला पण अजून आवडते. आ तसं म्हणजे बाहेर फिरायला पण आत्ताची परिस्थिती तशी नाही ना म्हणजे म्हणजे असे कुठे दरड कोसळते. कुठे हे आपले पूल पडतात आता आमच्या इकडे पण जे माझ्या मामा मामा रोहाला राहतो ना माझा. तर त्याच्या इकडे पण पूल हां पूल आहे असं तर तो तो खूप जुना आहे. आणि तो कधी पण म्हणजे खचू शकतो.
हो म अशा ठिकाणी थोडे जाणं टाळलंच पाहिजे. किंवा जेथे पाण्याचा ओव्हरफ्लो जास्त अशा ठिकाणी पण थोडे पाऊस कमी होत
हो
पर्यंत
हो
बाकी तुमचा आवडता सब्जेक्ट कुठला होता कॉलेजमध्ये असताना. ह
कॉलेजमध्ये असं झुलॉजी झू झुलॉजी.
अच्छा.
ते मॅडम हा मॅडम पण चांगल्या होत्या चांगले चांगले शिकवायचे चांगल्या होते्या म्हणजे एकदम अशा मॅडम आणि दहावीला हा
प्रॅक्टिकल्स वगैरे केले का
प्रॅक्टिकस कशाबद्दल
जे झुलॉजी मध्ये आपल्याला जे शिकवलं जातं विविध वेगवेगळे जे पेसेमाण दिले जात
हो हो हो हो केलेलं पण ते आता तीन वर्ष झाले ना जॉ हे सोडून कॉलेज.
चोवीस ला पंधरावीची एक्झाम झाली दोन हजार
हो हो पण ते दिवस वेगळेच होते ना आधीचे कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ आणि आता लग्नानंतरची लाईफ खूप चेंजेस असेल.
नाही मी मॅरिड नाहीये अनमॅरिड आहे.
अच्छा अच्छा ह ह ह
हा समजेल मला पण लवकरच मॅरिड लाईफ
हा केमिस्ट्री नव्हत तुम्हाला केमिस्ट
हां केमिस्ट्रीच हां बी एस सी केमिस्ट्रीच केलंय मी.
मार असं कधी केलंय का तुम्ही अ प्रॅक्टिकलच संपल्यानंतर तुम्ही असे केमिकल्स वगैरे एकत्र करूनअसं कायतरी चेंजेस करण्याचा काय प्रयत् त्न केल असे जे मस्ती म्हणून कि म्हणजे चला बघूयात काहीतरी होतंय का काही वेगळं
हा हो मॅडम बाहेर गेले ना की आम्ही आम्ही प्रॅ प्रॅक्टिकल करायचच नसत मॅडम बाहेर गेले की, असंच नाय मॅडम केलं आम्ही आम्ही केलं असं परत ते मिथॅनॉल इथॅनॉल वगैरे असायचं ते मिथॅनॉल नका नेल पॉलिश काढतो ना तर मग ते वापरायचो.
वन ऍज अमोनियाज वगैरे हो
हो हो हा तेच वापरायचो मॅडम बोलायचे मग हे एवढं संपलं कसं म पोरी सांगायचे नाय मॅडम हिनी पाडलं हिनी पाडलं असं
पण छान ते प्रॅक्टिकल वगैरे लेक्चर अटेंड करायचे तुम्ही सगळे.
हो ले लेक्चर ला सगळे असायचे. म्हणजे कॉलेज कधी बंग ना बंग नाय म केला.
असं कधीअ स्कूल म किंवा मंग कॉलेज मध्ये असं झालंय कधी सर ओरडले किंवा आपण काही अ
हो. हो म्हणजे असं कधी काय केलंय नाय पण ओरडलेत सर असं अभ्यास वगैरे कधी नाय केला. म्हणजे अभ्यास तर नअसच आम अभ्यास कधी कधी नसत न नसायचो करत पण सांगायचो सर अभ्यास केलाय पण बुक घरी राहिली.
हो हो हो हो.
हा तेच आता ते दिवस काय विक परत आपण पैशांनी पण विकत नाय घेऊ शकत.
हो हो. खरंच
हा ते हो हो चालेल मग
चालल तुम्ही पण नाय म आता करूयात जेवण
हा हो चालेल चालेल चला बाय हा हो बाय.
बाय जाते.